सणाबद्द बासुंदी फसली सुद्धा एक
हॅलो. हा बोल. किती शिकलीस मग शिवल्यास काय नाही दोन तरी, दोन झालंय. आता हे तिसरं माझं. होय होय भीसे सोडून हेच कर तर एम सी एस
नाही ग आपल तेवढंच शिवलंस तरी.
होय चालते सोड आता मी हे शिव प्रिन्सेस शिवालोय.
हा. आमची मम्मी पण शेवती का? हम्म.
मग शिकून घ्यायच.
काय करू मी शिकून? बास नाही व्हय एक हाय घरात ते एक आहे घरात बास नाही काय? आमच्या वहिनीला शिकायला लावायचं आहे. माझं झालंय मग दोघी.
काहीतर आता एक महिना बसून काय करून काहीत करायचंत.
बघ तो मी तर म्हणाला होता ऑगस्ट मध्ये चालूणार कॉलेज आत्ताच होणार नाहीत विचारलं ना?
जून आ ऑगस्ट मध्ये?
होय इकडं तर ऑगस्टच सांगितलय.
इकडं इकडं त्याच्यावर लेट होईल.
तिथं पण आठच जागा राहिल्यात फ
अजून ते एप्रोन ते घेऊन कॉलेज त सिलेक्शन लय लांब गाण हाय ते.
इथं आठ जागा फक्त राहिल्यात बाकी सगळं फुल झाल्यात ऍडमिशन.
कधी होते त्यावेळेला जायच सोड. आणि काय सोनी सोनी फोन केली ती काय नाही.
सोनु नाही सोनु न कुठ सीईटी दिल्या?
सोनी मला शिळ्या द्याल ती सकाळीच.
आ.
अहं फोन कर.
सोनी न सीईटी दिली नाही. जॉब बगणार आहे हित इचलकरंजीत जॉब करणार ती आता. हम्म.
आता हि कुठं अ बीसीए करून कुठे जॉब करते बाई?
बहुतेक कोल्हापूरी-इचलकरंजी तिथंच बघणार हाय म्हणली.
हम्म.
लांब नाही म्हणली तिथच कुठ तरी. सृष्टीन दोघी करणार आहेत, काहीतरी बघितलेलं वाटतं सृष्टीनं काहीतरी, काय माहित झालं परत सोनुला फोनच नाही तर आता तिला उद्या करतो.
हम्म.
पायलीचा भाऊ चांगला फोटोग्राफर झालाय.
कोण? पायलीचा भाऊ नव्ह, होय.
लाईक कर म्हणून पाठवलेली ना रील.
केलो की बाई. चांगलं काढालय. पायलीला तेच म्हटलो लग्नात आता.. आता आमच्या होतय म्हणल.
होय तू ब्लावुजचं काम. कर पायली फोटोग्राफ ग्राफिच करेल सगळ्यांनी एक, एक, एक वाटून द्या.
नवऱ्या संंग फिर.
नाही मग फिरायसाठी फक्त राहतो. प्रत्येक आणि मेकअपच कुणा तरी शिकाय लावाय पाहिजे चांगलं असं.
चालतंय.
ड्रेस दुकान एक कोन काढतय काय बग.
कणात कोन कोन तेवढ हुशार. ड्रेसच दुकान मग सृष्टीलाच काढाय लावूया.
आपल्यासारखे असले. ऍडमिशन चालू झाले असतील आता तुम्हाला सांगतील बघं रजिस्ट्रेशन करायला आता उद्या, परवा.
काय माहित, ती काय डीकेटी वाली आमच इकडे पण होईल सोड खर कधी हुतय तेज्यावर हाय नई आता. कोल्हापूरलाच बघणार आहे.
त्या आय आय टी ला सायबरला तेन टाकून बघना.
सायबरला सायबरला टाकणार केआयटी महाग हाय ग. जरा
बघायचं टाकून काय म्हणात किती सांगते हे एक लाखाकडे सगित क तरी बास आहे गं
कुठनं आणयचं बाई एक लाख?
अरे त्यातल्या त्यात जास्त सांगितल्यावर म्हणायचं की त्यातल त्यात कमी करणारच की नाही तो
होय ते काय तिथं सायबरला हायत ओळखीचं
ते बघायचं पुर्ण हेच्यात बघायचं ना ते काय च्या बी आधीच हो
हा होय आधीच होत असल तर कशाला उगाच
बघून यायचं सांग चौकशी करून
पाहिलेले विचार तो काय म्हणतोय बघतो ती पण ती आणि मी सोबतच घेणार आहे सोड
माहीत कि आणि साणी वैशी हाईतं कि पृथ्वीचं काय झालं पृथ्वीच काय माहित काय कॉन्टॅक्टचं नाही बाई
ते आउट ऑफ पूर्ण कवरेज आहे
हा सी ई टी तर अगं मला पण त्या दिवशी मागं आता मेसेज केलंती काहीतरी सी ई टी तुला किती पडले म्हणं ते तिला त्र्याहत्तरं हाईत की गं, मग
आमचंच कुटं काय
काळ नाहीत मला पण काय कळणा लग ल होय कमी म्हणायं लागली काय माहित मग
तेडकीला बहुतेक कमी आहेत
हम्म कमीचं आहे वाटतं.
कुणाला सांगितली नाही
कमी आहेत आता कशानं सांगते कोणाला ते
हम्म.
अ लकं लागलंय गं सगळ्याचं
आमचंच लक कुठं काय जातयं काय माहित
काय माहिती काय आता करायचं असो नशीबचं तसं आहे म्हणाल्यावर
चं बाद आत्ताचंच नाही
यांना पण काही गरज आहे का सी एस टी वर गप्प कॉलेजची मार्क्स
बघ कि कॉलेजच्या मार्कवर कुठं पण मिळतंय
हम् फक्त पाहिजे होतं असं नुसतं सीएयटी द्यायचं आणि मार्क कॉलेजचं धरणार असं पाहिज
हम्म संजय सरांना विचारलो सर म्हंटलं खरं कॉलेजच्या वर असतयं गं हेच्यावर सिएटी वर असते आम्हाला पण माहिती
गॅप टाकून पण काय उप योग होणार नाही ग!
हा परत आणि गॅप टाक कुण जर चांगल पडल
हा नाही पटलं तर नाही आणि तेवढंच.
नाहीतर आणि तेवढंच पडल तर घरातली शिव्याच देतील.
जवळच आहे काय तिथं शिकायला, जवळच जातेस काय शिकायला?
होय जवळच आहे. मशीन आहे ना घरी सगळं आहे म्हणच जातोय एकदा माप टाकायला कळलं कि काही होय. माप काय येतय टाकता
काही कटिंगच ह्याच काही आवघड नाही ते काही करतेस.
काय आवघड नाहीये? कटिंग तर लय सोपय! एकदा कटिंग व्यवस्थित ते आलं की झालं.
आणि काय जेवलीस?
नाही अजून, अजून जेवणच चाललंय मी पण आता म्हणायला लागले जॉब बघायचा तर दोन महिनेबसून काय कस घरात
होय एंट्रनशीप तर बघायची होतीस तीन महिने झालं असत..
आ चालूय ना आता चार पाच दिवस झालेट
मग इकडे होतीस काय तू? होय, तेवढंच ग दोन तीन महिन्याच असत की.
बघायचं कॉलेजचं टायमिंग नाही तर पार्ट टाइम करायच काहीतरी.
हम्म चालतंय सोड शक्यतो सगळे पार्ट टाईमच करतात.
टाइमिंग जर सकाळी असेल तर मग काय दुपार नंतर भेटलं तरी एखादं काय. एवढंच काहीतरी. ह नंतर इंटर्नशिप देतेेत ते नी सोड कोणत्या कोण कंपनीला शेवटच्या सेमला इंटरशिप करायच लागते ना एमसी ला नंतर इथम शच एवढं नाही नाही नंतर पण होईल ते
इंटर्नशिप लागते की करायला. जर आता एम सी ए करणार नसले तर मग हच्यावरच इंटर्नशिप.
चला पण विश मॅथच आहे बाई सगळा.
एम सी हाय
हम्म दोन पहिल्या हला पहिल्या सेम ला. पण आहे सेकंड सेमला पण आहे वन तू असं काही. कंप्यूटर सायन्स मॅक्स कम्प्युटर सायन्स हो मॅक्स कम्प्युटर सायन्स तू असे का का
मग काय येणार रे
ज्यावा ऍडव्हान्स बेडव्ह्स अससलच आहे सगळं डेटास्ट्रक्चर डेटस् ॲॅडव्हान्स म सगळ ॲडव्हान्स मध्ये आल्यात
चलते थोड साईबर क्राम फर म त.
मॅच सोडवताना आधीच मला नकों झालता आणि आलं अभ्यास करायला लागणार नाही तर माझं काही खरं नाही तर.
दादा मग
ह
आल्या्या तस अस म्हण होतय सोड क आल्यावर काय
मी म्हणायला लागल लोन काढून दे म्हणून. एवढं का दोन वर्षाच.
लोन परत फेडायला आणि
एज्युकेशन लोन भेटतय ना त्याला आत्ता व्याज चालू होत नाही ना आपण कामाला लागल्या तेव्हा ई एम आय चालू होतात. मग काय ते नंतर हे काम करत करत करत फेडलं असत.
होय चालत होत की मग काय म्हटलं म
तो करतो म्हटलाय
आणि काय
जवळ हे म्हणता ना लांब असत तर कुठलं घेतलय मी रा ते म्हंटलस
होय जवळ आहे त मग घे की त्याला काय आता केवढ जवळ हाय तरी
हं तरी आठ सात-आठ किलोमीटर आहे का?
हं म्हणजे पोरासनी एवढ काय पडत नाही.
ट्रेन न किती वेळ लागतोय जायला यायला. ट्रेन न जरा आता किती वेळ लागतोय तव्हा जायला, यायला.
ते आम्हाला सगळीकडनच लांब हाय इचलकरंजी, कोल्हापूर त्यातल्या त्यात इचल करंजी खरोखर कोल्हापूर लई लांब पडतंय.
होय डायरेक्ट बस असेल की तुम्हाला का नाई.
काय? कोल्हापूरला डायरेक्ट बस डायरेक्ट क्ट बस नाही ग आम्हाला दोन बस पकडायला लागतात.
हातकलंगडे त यायला लागत असेल, काय इचलकरंजीत
बघ ना सायबरलाच होत असलं तर डि, के, टी च कसं आता नवीन नवीन चालू झालय कॅम्पस नसणार साहित्य त्यात
कॅम्पस अस जिथं हाय तिथंच घेणार जाऊ देत पैसे पण
भेटतील तरी नंतर कॅम्पस चांगला असल्यावर कॅम्पसच नाही बरं काय उपयोग
हूं तेच तर
छान ते ठेवू काय मग?